हॅलो.
हो, हो येतोय.
हो. हा ओके अं ऍक्च्युली मॅम मी तुम्हाला कॉल यासाठी केलाय, की आता आज
आता माझा आवाज येतोय ना मॅम?
हो येतोय.
हा आता बघा मध्ये म्हणजे अजूनही तुम्हाला माहित आहे गॅसचं शॉर्टेज म्हणजे खूप प्रमाणात होतं. पेट्रोलचं हे तुम्ही बघितलंच असे आजकालच्या न्यूज मध्ये अ
बोलतील काहीतरी
हो, हो अ म्हणजे बघा अ आता ह्या आजकालच्या धावपळीच्या युगात, महागाईच्या युगात पेट्रोल आणि डिझेल किंवा गॅसचे दर इतके वाढलेले आहेत की, आपल्याला बाहेर राहण तर खूप म्हणजे कठीणच आहे.
तर बघा. अ पेट्रोलचे दर इतके वाढले आहेत की, गाड्यांमध्ये पेट्रोल घालून कुठेतरी बाहेर प्रवास खूप आता कंटाळावाने झालेले आहेत म्हणजे खूप असं महागाई वाढलेली आहे आणि आणि गॅस देखील हा गॅसचे देखील दर खूप वाढलेले मध्ये आणि तुम्हाला माहित आणि तुम्हाला ह सांगते म्हणजे त्या रिलेटेड माझी एक मैत्रीण आहे ती अ पुण्यामध्ये म्हणजे सॉरी बाहेर जॉबला राहते, तर तिथे ना अ काय झालेलं त्यांनी दोन हजार रुपयेला गॅस सिलेंडर विकत घेतला होता आणि त्यानंतर तर काय झालं कि अ अ म्हणजे त्यांनी सांगितलेल की ज्यांच्याकडून घेतले त्यांनी सांगितलेले की दीड महिन्यामध्ये प परत करा म्हणजे ती रिकामी टाकी मग त्या बोलल्या होय. पण काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्या दोघीच त्या रूमवर रहात होत्या. मग काहीतरी अडचण असल्यामुळे एखादी मुलगी गावी गेली आणि ओनरचा फोन आला की आम्हाला गॅस आता टाकी हवी आहे म्हणून तर ती गॅस टाकी अर्धी अजून शिल्लक तर त्यावर माझी मै म्हणाली की तुम्ही अ टाकी घ्या आणि निम्मे पैसे द्या. तर ओनरने साफ साफ नकार दिला आणि ती गॅस टाकी ही घेऊन गेली आणि पैसेही घेऊन
हो बरोबर आहे. जस की बोलला तुम्ही आज आधुनिक जीवनात गॅस हा प्रत्येक घरातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे. त्याचमुळे स्वयंपाक जलद, सोपा आणि स्व पद्धतीने करता येतो. म्हणजे दैनंदिन जीवनाबद्दल आपण बोलत असता गॅसबंदी झाल्यास घरातील दैनंदिन कामावर परिणाम होतो. स्वयंपाक करण्यास अडच येतात. आणि लोकांना पर्यायी इंधनाचा वापर करावा लागतो, त्यामुळे वेळ आणि श्रम अधिक लाग तात. काही ठिकाणी गॅसबंदीमुळे हॉटेल, उपहारगृहे आणि इतर व्यावसायिक संस्थांनाही त्रास सहन करावा लागतो, गॅसबंदीचे कारणे अनु अ अनेक असू शकतात. जसे की गॅसचा पुरा पुरवठा, वाहतुकीतील अडचणी, तांत्रिक गाड किंवा नैसर्गिक आपत्ती त्यामुळे गॅस बंदी होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी गॅसचा वापर करणे अ गॅसचा वापर जपून करणे महत्त्वाचे आ आहे, गॅसबंदीच्या काळात ऊर्जा बचत करणे, सौरऊर्जेसारख्या पर्यायी साधनाचा वापर करणे, आणि आवश्य ते तेवढा गॅस वापरणे महत्वाचे आहे, गॅस हा आपल्या जीवनातील अत्यावश्यक घट टक आहे. त्यामुळे त्याचा योग्य वापर करणे, ऊर्जा व त्याची ऊर्जावतीची सवय लावणे, ही काळाची गरज आहे गॅस त्यासाठी सर्वांनी जबाबदा नि वागले पाहिजे. असं मला वाटतं तर तुमचं गॅस बंदीवर काय मत आहे? म्हणजे गॅस बंदी म्हणजे काय? तर नेमकं स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसचा पुवठा बंद होणं, किंवा गॅसची टंनचा टंचाई निर्माण होणे, म्हणजे गॅस ची बंदी असं मला सांगता येईल. तुमचं मत काय आहे?
तर बघा तुम्ही जे बोलला ना मॅम म्हणजे गॅस बंदीचं हे ते सगळं ते तर मला पटलेलंच आहे. तर आपण गॅस चा वापर कमी करण्यासाठी आपण गॅस चा वापर जर पू पूर्णपणे कमी करु शकत नाही. तर आपण गॅ चा वापर कमी व्हावा, म्हणजे जेणेकरून भविष्यात आपल्याला काहीतरी फायदा व्हा त्यासाठी आपण एक करू शकतो, आता तुम्हाला माहिती आहे जास्ति शिजलेले अन्न खाल्लं तर, म्हणजे जास्त शिजलेलं अन्न खावंच असं नाहीये. तर आपण त्यापेक्षा कस खायला प्राधान्य देऊया, जसं की तुम्हाला माहितीच आहे पूर्वीच्या काळात लोक कन्दमुळे वगैरे कच्चेच अन्न खात होते. त्यांनतर मग अग्नीचा शो शोध लागला. आणि अग्नी नंतर मग गॅसचा शोध लागला. तर आपण प्राधान्य देऊया की आपण अ अ म्हणजे विदाऊट गॅस म्हणजे, गॅस न वापरता कोणती अशी अ रेसिपी आहे कि आपण बनवू शकतो, जसं की आता तुम्हाला सॅलेड माहिती आहे. आहे. मग त्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो बारीक ची बारीक किंवा असं गोलगोल आकाराचे चिरून आपण ते खाऊ शकतो. त्यानंतर तर मग तुम्हाला ह मग बरोबर मग आपण कोशिंबीर करू शकतो. हा ठिक आपण कोशिंबीर करू शकतो. दही अ दही, कांदा, गाजर, टोमॅटो असं म्हणजे मिक्सं करून आपण को कोशिंबीर करू शकतो. ते देखील आपल्या शरीराला खूप चांगलं असतं.
हो अगदी हेल्दी आणि प्रोटीन देखील त्यातून मिळतं, आणि आपल्या शरीराची वाढ विकास म्हणजे जे आपल्या शरीरातील प्रोटीन असू दे किंवा जीवनसत्व असू दे आपण असं म्हणतो की, आपण जे अन्न पदार्थ शिजवतो तर शिजवल्यामुळे किंवा जास्त वापर केल्यामुळे, दैनंदिन जीवनामध्ये म अन्न शिजवल्यामुळे जे अन्नामध्ये जीवनसत्व असते ते हिरव्या पालेभाज्यामध्ये तर आपण ते सगळं शिजवल्यानंतर त्यांचे सगळे जीवनसत्व असू देत किंवा प्रोटीन्स असू देत या स संपुष्टात येतात. म्हणजे पूर्णपणे संपण्यास मदत हो जेवढं आपण त्याला शिजवू तेवढं त्याचा जे मेन घटक असतात जे आपल्या शरीरासाठी आवश्य श्यक असतात. त्या संपन्या अ संपतात जसं जसं आपण त्याला शिजवू तसं संपतात. बर तो काय तर चोता, आणि तो आपण खातो, तर असं म्हणता येईल की गॅसचा वापर न कर कच् पालेभज्या किंवा कच्चे फळे आपण जितके खाऊ तितके आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असतात आणि जितका आपण शिजवून खाऊ तितका आपल्यासाठी हानिकारक असतात आता आपण फळे बघतोस की फळे ह शिजवू न खाता आपण वॉश करून म्हणजे मार्केटमधून वॉश करून खातो जेणेकरून आपल्या शरीरावर त्याचा योग्य परिणाम होतो एखाद पदार्थ आपण ज्यावेळी शिजवतो त्यावेळी त्या त्यातील सर्व घटक जीवनसत्वे मरण पावतात किंवा संपुष्टात येतात आणि अशा पालेभाज्या आपल्या शरीरात चोथा म्हणून जातात त्यामुळे आपण शिजलेल्या अ पालेभाज्यापेक्षा किंवा फळभाज्यापेक्षा कच्च्या खाण्यात जास्त भर द्यावा आता बघतोच की ज्यावेळी माणसाचा शोध लागला म्हणजे आधुनिक काळात हड्डाप्पा संस्कृती पासून आपण बघतो की कंद मुळा चा पहिला शोध लावला आणि माणूस अग्नीचा शोध लावण्यात आघुदर कच फ कच् फळे किंवा कच् फळभजा लावण्या अगोदर कच्चे म्हणजे ताज ताज तोडून झाडावर चढून तो खात होता आणि त्यामुळे तो काय म्हणजे हेल्दी होता किंवा शस्तक्रिय होता असे म्हणता येईल
ह हो बरोबर आहे आता ना तुम्ही जे सगळं सांगितलं त्याला मी एक सजेशन म्हणून ना चांगली रेसिपी तुम्हाला सांगते काय म्हणजे फ्रूट कस्टर्ड म्हणजे गॅस न वापरता बनणारी एक रेसिपी आहे एका खाद्यपदार्थ तर तुम्ही ती ऐकाल का
हो हो नक्कीच म्हणजे मला आवडेल ऐकायला आणि मी करून दे खाईन जणेकरून गॅस बंद च्या काळात मला भूक देखील भागेल आमची फॅमिली देखील आनंद रा अन्न देखील मिळेल आम्हाला आणि आमचे पैसे पण म्हणजे आर्थिकदृष्ट्या आमची बचत देखील होईल
हा तर त्यासाठी ना साहित्य बघा म्हणजे आपण फ्रूट फट ंल्यावर फ्रूट कस्टर्ड अस बघूया तर त्यासाठी दोन केळी घ्यायच आणि म मग एक च घ्यायच आणि मग एक डाळिंबर घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर एक कप द्राक्ष घ्यायचं आणि मग ना एक कप तयार
हा म्हणजे जेवढे फ्रूटस अवेलेबल आहेत ते देखील आपण त्यामध्ये घेऊ शकतो म्हणजे फूट कस्टर्ड हा शब् मी ऐला कि मी बनवलं होत पण मी हा म्हणजे ही फ्रूटस म्हणजे मेन मेन फ्रूटस न घेता जेवढे फ्रूट माझ्याकडे अवेलेबल आहेत त्या फ्रूट च मी फ्रूट कस्टर्ड बनवलं होत तर तुम्ही सांगू शकाल पुढील रेसिपी
हो हो आणि ना ऐच्छिक आहे म्हणजे दोन चमचे तुम्ही साखर घेऊ शकता किंवा नाही म्हंटला तरी चालेल म्हणजे डिपेंड करते की तुमच्यावर आणि त्यासाठी फक्त आपण थोडे
अ सॉरी साखरखाणं हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असत कारण सा साखरेमुळे आपलं तब्येत बिघडू शकते किंवा वेट गेन होऊ शकत चरबी वाढू शकते त्या त्यामुळे मी साखर स्किप करेन
ह हा ठीक आहे मी आपण तुम्हाला कृती सांगते त्यानंतर अ सर्व फळे स्वच्छ धु लहान तुकड्यात कापून घ्यायचं म्हणजे बारीक बारीक तप करून घ्यायच त्याचे त्याच्यानंतर एका मोठ्या भांडतणार सर्व फळे एकत्र करून घ्यायची आणि त्यातना थोडस कस्ड घालायची आणि मग त्यानंतर हव असल्यास नाही म्हणजे तुम्हाला आता साखर नको आहे त्यामुळे तुम्ही साखर घेऊ नका मग त्यानंतर वरून आपण जे काजू आपण ड्रायफ्रूट ना ते कटकट करटतत असं बारीक बारीक बारीक कापून शॉपिंग करू बरोबर बरोबर आणि ते टाकायचं आणि दहा किंवा पंधरा त जात पं ते व मि हे सगळ फजेयच आता तु ु जे काही पौष्टिक मिळते ना ते मी तुम्हाला सांगते या रेसिपी मधून का?
कीच
आता आपल्याला आता आपल्याला माहित आहे फळांमध्ये जीवनसत्व असतात खनिजे असतात आणि तंतुम पदार्थ असतात त्यामुळे शरीराला आपल्या एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा म्हणजे त्यामुळे आप शरी खूप ताजने रा आणि मी तुम्हाला ही रेसिपी ना उल्हाळ्यासाठी आपथंडथण खाल्. शरीरामध्ये ना ारवा न
हो म्हणजे उष्णता नष्ट होऊन गर्वा निर्माण होऊन आणि म्हणजे हेल्दी देखील आहे म्हणजे खूप सारे फायदे आहेत त्यामध्ये फ्रूट आहेत. फ्रूट देखील आपल्याला म्हणजे जीवनसत्व देखील मिळतं हेल्दी देखील आहे आणि प्लस म्हणजे उन का कड? फ्रीज म ला आहे त्यामुळे झरो उष्णता निर्माण होणार. आपल्या शरीराला थंडवा किंवा गारवा देण्याच काम ह फ्रूट कस्टर्ड करू शकत आणि पोड देखील भरू शक. भरपूर फायबर युक्त किंवा प्रोटीन युक्त आणि हेल्दी ही रेसिपी आहे. ट्राय कर आमच्या घरच्या सर्वांना देई. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ मला दिला त्याबद्दल धन्यवाद.